आ
आलता काय आरतीले?
हॅलो.
हॅलो.
हो.
आवाज कट होते का?
अहो ते,, नाही आवाज ईऊ रायला. नाही आता करतो स्वयंपाक चालू आय. माझा आवाज ईउ राहिला का.?
हाव काय?
हा.
हो येतय ना पण आवाज डबल येतय माझा.
हा तुमचा तर रेकॉर्डिंग हू राहिलं ते.
हम्म.
ते रेकॉर्ड हो आ हा त्यांच्या पण टिकूनच असतं, टिकूनच हाय ते टास्क वरच हाय ते.
हाव काय.
आपलाच आवाज डबल डबल ऐकू येतोय आपल्याला.
किती झाले पूर्ण?
त्याईचे झाले पूर्ण, मी त्यांचे हे बोलल त्यांचे झाले पूर्ण. हॅलो. हा बोल बोल बोला बोला.
किती झाले म्हटलं टास्क?
झाले त्यांचे वीसं, ते वीस जणांसोबत बोलाय लागते की नाही एक टॅक्स पूर्ण झाला त्यांचा.
कूणाचा?
हो ना ते, तेच ते झाला झाला.
होव काय. तुमचे झाले का?
माझे नाही झाले, त्यांचे झाले.
तुमच्या जेठानी
हा जेठानी चे झाले, त्या स्वयंपाक करू त्या स्वयंपाक करू राहिल्या वो
हा.
म्हणून मग मीच बोलली चार पाच जनी सोबत आता.
हाव काय?
हाव.
हम्म. बाय फोन पण नाही उचलू राहिला ना, किती वेळची फोन लावू राहिली मी कोणाला कोना पण कोणच नाही उचलला. हा.
त्याईनं लावले असतील अ वीस तीस तीस चाळीस जनिईले फोन ताई न.
हाव ना?
त्यांनी एकी की नाही नाही फोन उचलले मग आता आपल्या गावातलं हे पडल्या कामात पडल्या.
हा प तसच असते मग.
त्यातले नी नई उचलले.
हा ना उचलत नाही ना बाया आता मांगे, हा.
उचलाव, एकीमेकीची मदत केली की होते. हम्म एकीमेकीचे नाहीतरं हाय की नाही बरं? काय होते तेवढे त्यांनलाही भेटतात ना, आपल्याला भेटता.
बाया भारी आहेत.
हम्म.
हम्म!
काही नाही मला ताटा वाढतो आम्ही आता जेवणाचे ताई स्वयंपाक करू राहिल्या.
हा.
मी आता. मी आता ताट वाढतो एका एकाले म्हणजे गिलास वगैरे पाण्याचे भरतो.
हाव. प्रसाद नेला असेल ना?
हो नेला ना. आरतीला आलतो की नाही आम्ही. मग आम्ही हे पारायन वाचलो नाव तिथं ते स्वामीचरित्र.
हाव काय?
हा. आम्ही साडेतीन वाजता पासूनच गेलो होतो.
हाव ना?
पहिली सकाळी आलो आरतीले एम, साडे दहा वाजता.
हा.
अ मग साडे दहा ची आरती झाल्यावर मग आलो आम्ही मग आणखी साडेतीन वाजता आलो पारयण वाचायचं होतं तर.
हो ना?
हम्म!
हम्म!
ह आमला तर एवढ टाईम झाला कुणाला आला आणि माझ तहीसा पगल भिळल्या.
हा तर उशीर होते ना आरतीला ल उशीर होते म्हणजे आरती एक तास लागतेच आरतीले.
हा एक तास लागते आज प्रसाद होता तर मग वेळच लागला थोडासा.
हा वेळ लागतेस ना आरती आत
तुम्ही नच? हव हव.
हम्म.
अ तशी अर्ध्या तासात होते की आरती पूर्ण.
हा फास्ट मध्ये म्हणतात तर बात होते. हा फास्ट म्हणता हम्म. हा येत असतो ना आम्ही आज नाही आले आज प्रॉब्लेम होते काही.
हा हा हा....
हा म्हणून नाही आले.
हो का. घर त्या अ. काय म्हण तू तुझं घर ते शैला काकूच्या घरासमोर आहे काय.
नाही ना हे वाडगा आहे की नाही ते समोरचं केंद्राच्या.
हा...
त्याच्या मागच्या त्या दोन खोल्या त्या माझ्याच आहे.
त्या त्या नांगो काकाच्या घराजवळचं आहे का मग.
हा हा इकडला साईड. असं म्हणजे दरवाजा वगैरे एकच आहे, पण दिसत नाही खिडकीत दिसते वरची मोठी.
तेच तर म्हटलं कोण क दिसत नाही कि त पण.
हा जास्त नाही दिसत म्हणजे पण ते वाळगाय समोर ते शारदा आजीच तिथं. राहा ने त्या वाडग्या मागचच घर आहे माझ.
हा होव का.
हम्म....
तेसत म्हटलं म्हला ताई मंगाशी म्हणत आम्ही गेलो की नाही ताई मंगाशी. की म्हणत तिचं घर इथंच आहे म्हणे.
हा इथंच आहे.
हा कोणती गोष्ट त्याच्या समोर ऐकू येतय का.
ते रोशनी काळेचं घर आहे ना. बघ तिच्या घराला लागूनच आहे मागलोई.
हा हो का.
फक्त एवढं आहे की माझं घर रोडवर नाहीयेत म्हणजे येत.
हा अंदर गल्ली, गल्ली तशीील गल्ली तशीील.
हा इकडला गल्लीत आहे.
हा तेच तर म्हंटलं. नाही अंदरचं घर आहे म्हणते.
इकडून म्हणजे ईकडल्या साईड न येते मग रस्ता माझ्या घराले.
हो हो...
हा....
हो ना....
ह् बाकी काय बनवली मग भाजी वगैरे.
भाजी आता ह ह काय केली होत ताईनव शेवभाजी.
शेवभाजी आसन फक्त ताई आहे का.
हाव हाव आजताईच. हा एक दिवस त्या करतात एक दिवस मी करतो हम्म.
हम्....
असं करत का आम्ही.
आज बच्चा पार्टी झोपली वाटते.
कुठं ओ हे काय येऊन बसलं म पोरगं तो म्हणते मल जेवण करायलाच देऊ नको म्हणते तू आज.
हा फोन वर बोल म्हणते नुसत.
हाव तो जेवतो लय वेळचा जेवण करायला मागु राहिला त्याला प्रसाद आला त्याले म्हटलं चल रे तिथं प्रस प्रसादाले त आला नाही.
हा
मग घरी आल्यावर आम्ही सगळा प्रसाद घरीच आणला की नाही
हा
मग तेला दिला आणि त्याला आवडते फोडणीचा भात तिथ फोडणीचाच भात होता.
मस्त आहे भात पण मस्त झाला.
हा
हम्म हम्म
म्हणून तो म्हणू राहिला त्याला थोडासा दे ला तो म्हणे आन खीन पाहिजे आणखीन पाहिजे म्या म्हटलं आता तुला डब्यात फोडणीचाच भात द्यायला लावतो.
हा
हा आता उद्या सुट्टी आहे, सोमवारी दिवशी आता पेपर लागतात सोमवार पाासून
हा
म आता काय तेस आहे नाश्त्याच आहे.
हा आता नाश्ताच.
हम्म माया पोराला भात लय आवडते. रोज असतेच नाही टाकला की बस मग घरातले कला हलाच होते. रोज भात असते त्याले. हम्म हो त्याले आवडतेच भात ते नाही काही टाकणं टाकणं संध्याकाळी खिचडी टाकायला लावते तो नाहीत मग.
हा चांगला आहे ना मग न एक टाईम पाहिजे थोडसा.
नाही मग अस म्हणजे असं असं नाही की भात तर आमच्या घरी रोजच असते म्हणा टाकलेला.
हा
तर जेवनासोबत तेल थोडाफार पाहिजेतस.
होन सवय असते ना ओ एखाद्याले.
हम्म
आवडते
तेले लईच आवडते लहानपणा हाव शाळेत डब्बा नेते न पोळी भाजीचा.
तेस त म्हटलं नाही तर मग भात जेवला की पोळी भाजी जेवत नाहीत.
नाही नाही नाही पोळी भाजी जेवते तो अन भात समजा जास्तच आवडीचा आहे.
हाव ना
ते ही जेवते अन भात ही जेवते.
मग आधी तुमच्या सोबत बोलली ना दहा मिन
हा
तो फोन लवकर कट झाला विचार ते दहा मिनटं घेतल्याच नाही गेले याच्यात. अ ह ते खालीच गेला एक टॅक्स.
तसंच होते आ खंडेरान ताईच ही तसंच झालं.
हाव का
ते आता एवढ्या वेळ मासोबत बोलल्या की नाही अन ते आपोआप कटला म्हणत तो फोन. त्या म्हणत तर मी डबल लाईन म्हणे मला तिकून येऊ दे म्हणे.
हां.
तिकून आला की मी डबल लाईन म्हणे मग.
हाव ना.
हाव
तसच झाल माझही मस्त झाल असत एक पूर्ण पण ते पूर्ण काय झाल काय माहिती ते कटच झाला.
नाही ते आपोआपच कट ते काल तर ताईचे कॉल किती खाली गेले आमच्या ताईचे कॉल.
हाव ना अण आता आपण कोणा कोणाला लाव ते समोरचे व्यक्ती म्हणते मी उचलतो आणि उचलत नाही आणि मग ते आपल्या झिरो सेकंद होऊन जातात.
हाव हाव तसच झाल मग आमच्या इथ.
मग तुम्ही त्याच्यात ते ते गुण प्राप्त करता तर किती गुण टाकता.
त्यांना कोणते ह्यायले चार टाकले कोणत्याला पाच टाकले.
हा जास्त सेकंद झाले की शिल्लक टाकायचे.
हा मग त्यानी चार पाच अशी टाकलेले.
हाव ना.
ताई हेच आहे ना?
हम्म
हम्म तसच आहे.
तुमचे तुमचे किती राहिले मंग आता?
माझ काहीच नाही झाल ना त्याचे ते एक टास्क झाला पूर्ण ताईचा. माझ चाल चालूच नाही झाल त्यायच.
नाही काय.
हम्म
हम्म.
काय माहित कधी होईन काय होईन ग? आमचा काय आजचा दिवस खुल्हा होता आम्हाला आज बद्दल होती तर मग शेवडा पापड लागले की मग काही होत नाही आमच्यान. हां तर मग संध्याकाळी करला लागल संध्याकाळी कस. कोणत्या बाया असतात रिकाम्या नसतात एखाद्या रात्री आपल्याला भेव लाग चांगल नाही वाटत ना.
हाव नाओ आता कोणी शेतात जाते तर झो
आता आपल्या कसे चार. जणीले समजा लागेलाय पण त्यांनी माहित आहे तर काही वाटत नाही.
हां ते आहे.
हम्म तरी आता कोणाचा जेवणाचा टाईम असते कोणता कोणता टाईम असते.
हाव ते तर आहे.
हम्म आतख एखादी समजूनही घेते आता आपल्यासारखे असते तर समजूनही घेतात.
हाव ना.
हम्म हम्म
आता माझ्या याच्यावर फोन येताय कोणाचा आहे खंड खंडागळे आहे बाई वारखेडचे.
हाव का.
हम्म.
जाऊ दे आता एवढा टास्क पूर्ण करा, चल घरीे जेवण करायचय पोरा. एवढ आता बोलून घ्या ताई हो तुमच. ते अपूर्ण राहून जाईल ना.
हा आता म्हणजे नऊ झालेय का बरं कंमप्लीट? सेकंड चालूय.
हो हो म्हणून लेकरु झोपले का तुमचे?
नाई ते तिकडला घरातच जेवण करायला गेले.
होव का.
हम्म.
बस रे, पोरगं एवढा बदमाश हाय म्हणणार. की करू राहिल, मी पाणी आणतो ना. पाणी आणतो ना एवढीच पोळी द त पाणी आणतोय मी. ज हो तसेच हाय. हे आवडलं तर जेवलं नाय तर मग काईच नाय तू किती वर्ष वाट पाउ रायला भाजीसाठी?
हाव ना.
त्याला म्हटलं, थांब भाजी होऊ दे.
हा.
अन मग जेव जो.
हां.